अ काय करालासा?
काही नाही रे, झोपेत उठलो कशाचं?
तू आवाज नाही आला, आत्ता काय म्हणला? डबल कटला आवाज जरा चांगल्या जागेवर ये पाहिना.
ऊठलो म्हणलं
हो का, आवाज अटकायला ना आवाज यायला नाही, बराबर गिटार वानी आवाजच यायला. डबल नाही आला, आवाज.
खूप
नाही यायला.
आता इतके कितीक जोरात बोलू अजून. बरं बोल.
जोरात नाही बोलायचंय ती जरा, नेटवर्क मुळ होतयं तसं.
म्हणा नीट चालेल नाही, नाही घालायला.
हो, जरास खिडकी पशी बस ना.
खिडकी पशी जाऊन मी
बरं बरं. जेवला का?
नाही अजून टाईम आहे, स्वयंपाक चालू आहे अजून एकाच घंटा लागते.
हो, तू करत असतं का -काय स्वयंपाक? आवाज नाही याला डब्बल.
इथलं तूप लय झालं, हॅलो!
हॅलो! नाही यायला, नाही यायला ना बराबर. हॅलो हॅलो! हँलो! हा हँलो! हेडफोन काढून, लावले असतील तर काढून टाकायची ती.
नाही झाले ना, हेडफोन मध्ये चार्जिंग नाही ना.
नाही आला आवाज तर बोल.
यायला का नाही यायला? हॅलो!
कसं तरी यायला अटकत अटकत यायला, हॅलो!
अरं मग नेट गेलं ती, दोन काड्या हायत तेच्यात.
मग दोन काढ्या असल्या तर काय माहायच तर काहीच नसतील
हा ह तू काय तू दुसऱ्याचं घेत असशील ना, मग तर म याच्यावरच चालते ना.
मग काय झालं, तु या आहे ना तु लयचं मोठं नेट आहे ना.
अ माझ्याकडं पैसै मोबाईल घ्यायला नाहीत सांग.
बरं,
हॅलो,
हॅलो, बोल ना.
बोलण हो, तू बोलणं काय बोलू मी काय?
थोडंसं बाहेर जाय नाही,. तर पायऱ गिरा्यावर कुठे आहे हं,
आ, काय म्हणलं म्हणलं,?
काय मनलं,, म्हस मोकळ्या जागेवर बस म्हणल आवाज काहीच नाही यायला.
अच,
हॅलो,, हो आला आता,
यायला हॅलो,
हो जराच लेट,, लेट यायला जरा पणऽ
भरपूर अजून, डबल बोल आहेत नाही आताऽ
हॅलो, हॅलो मनलं मी
हॅलो,, अरे बोलला ऐकू ना,, नाही जोरातला ऐकू म
अर, काय बोलू?
काही तर बोल,, तु कॉल केला‌
हॅलो, हॅलो,
जेवण, जेवन केलं का नाही म्हणलं?
हा आता याला बोल,
आवाज नाही याला का काहीच
अरे जेवला का?
हॅलो, हॅलो,
जेवला का?
अरे जेवतो ना, आता तू सांगितलं नेमकंच टाईम, लागते म्हणून एका मिनिटा
मेसचा डबा बिब्बा येते काय
नाही मेस नाही लागेल घरीच करत असतो
हो लोकायच्या घरी
काय म्हणलं ऐकू नाहीआलं
लोकांच्या घरी जातात का म्हलं
हाव ना
हो का
आमच्या घरात चालूयत काम भांड्यायची आवाज यायलेत.
कोण घासायल भांडे?
च्या पाहूणे हाय त आमच्या इथल्ये.
पाहुणे भांडे घासतात काय?
हो ना.
काही आहे बा तुमचं तर,, आमच्या इथं तर आम्हालाच घासा लागतात.
हं त्यात काय एवढा असं
बरं अजून बोल काय म्हणतय काय म्हणते तब्येत पाणी अजून
तब्येत मस्त अमची एक नंबर तब्येत येे काय सांगावं तब्येतला
एक नंबर चालू आहे
होे एक नबरं
ते रनिंग गिनिंगले जात असतात का मंग?
रनिंग गिनिंग काय करायची वो ती कंबर दुखतेय.
वरती गीर्ती मारायची न जरा.
अजून लै टाईम आहे भरतीले काय पंचवीस वर्षात थोडी झालो मी आजून नेमकाच ते वीस वर्षाचा एक वीस वर्षाचा हावो.
वय एकवीस झालंच असल न तुव?
होण मगं?
अजून टाईम हाय न पाच सहा वर्ष टाइम हाय मारायची भरती गीरती जरा कांहीं.
हम्म. कंपनी गिपनीत जाता येते न एखांद्या.
कोण्या कंपनीत जाता येते?
मायक्रोसॉफ्टमध्ये जाता येते.
कशात?
मायक्रोसॉफ्ट.
मायक्रोसॉफ्टमध्ये जायला स्किल लागत असतात ना? अस कोणी बी कसं जाईल बरं उठ सूट?
सॉफ्ट पेयर शॉप
मायक्रोसॉफ्ट बात नंतर काय म्हणलं?
रिपेअर शॉप.
रिपेअर शॉप काय असते आता?
कॉम्प्यूटर च दुकानं.
म कम्प्युटरची दुकान ते काय चालतात तरी का आपल्या इथे घेतच नाहीत लोकं कम्प्युटर.
लई चालतात कंम्पूटर वगैरे तिकडं शहिरायणं.
काय नाही चालत न तर काही बोलतांत.
हम्म चालतात चांगली चालतात.
हम काय म्हण हाय तुव टाकत काय एखांद?
पायतो एखांदी कंपनी गिमंपनी चांगली.
पैशे किती लागतील त्याले चार पाच लाख रुपये लागतील?
बस झालेत ना.
आर लागतील म्हणलं म्या बस झाले म्हणजे का कमाई थड ना सांगायलोय.
नाही बत झालेली नाही म्हणजे लै नाहीत ना आमच्याकडें आहेत तेवढे
पाच सहा लाख रुपये लय नाही की घाबर
दहा लाख रुपये हायेत आमच्याकडं.
बाप्पा बापा मल तरी द्या पाच सहा लाख रुपये
सपनात हेच पडतील कमवाला लागता दादा.
कमवता कशातून कशातून कमवतो बा.
कमवायल काय लागालय
खेळतात आजकालची पोरं.
हम्म. तसं काही नाही हे नसत. आम्ही चांगले काम करत असतो दुकान वगैरे-
दुकानातं कोण दुकान
हम्.
बरं बरं.
हम्म. तु्ही अभ्यास करत जा जरास असं.
म अभ्यास करत असतो ना अभ्यासा बीना काय हाय?
कधी गेला होतास?
दिसत नसते पण असते.
कधी असते? मी त आता तलक पाहिल नाही अभ्यास करताना.
त तुमच्या डोळ्यात फॉल्टयेना.
हम्म. नुसत कॉलेज जाता. पाणीपुरी खाऊन वापस तिकडून.
हो ना. काम धंदेच नाहीत काही. तिथं जाय पाणीपुरी खायलाच जायचं नाही?
पाणीपुरी, समोसा, कचोरी, ढोकळा, इडली, पिझ्झा, बर्गर.
अजून काही?
रोज नवं नव खाता तिकडे जाऊन. पैसे घालता.
तरी तू तु्यापेक्षा तर कमी घालतो बुवा.
ह. कुठे पैसे घातले?
हं. घालितोच ना तू माय- डबल टिबल न घालतो. चेक नाही करत फक्त तू.
हम्म. मी घालतच नसतो पैसे असं काही खाण्यापिण्यात फालतू.
फ काही बी. रोजचे रिचार्ज मार. तुम्हाला काय माहीत नाही? एकोणीस एकोणीस रुपयाचे.
कधी मारले?
ते खायल पुरते ना? ते पोटात तरी चाललं. रिचार्ज कुठ चाललय तुमच्या तोंडात.
कुठुन
हम्म. म मारत माहित नाही.
रिचार्ज नव्हंत पैसे पाठवले होते तिनी. रिचार्ज नव्हत मारलं त्यादिवशी.
म एकोणीस रुपये कोण पाठवत असते का? काही पण.
एकोणीस कुठे पाठवले र?
कधी?
एखांद वेळेस मारला असल रिचार्ज
यान पाहिल होते. एक दोनदा पाहिले. आत्ता पाहिले?
मग काय झालं? एकोणीस एकोणीस रुपये. एकोणीस एकोणीस- इतके जमा करून बी ते, एका खट्ट्यात तू शंभर रुपये खतम म्हणल्यावरती. लई जास्त व्हायलीत ना?
शंभर रुपये कधी खाल्ली काही बोलायला
चाऊमिन खातो ना तू?
हम्म. एखाद्या वेळेस खातो महिन्यातून. का लई खाल्लं रे?
चाऊमिन, फ्राईड राईस ते कसे कसे बनतात माहिती आहे का? कसं तेल वापरतात?
हम्म. आमच्यासमोरच बनवतात ना ते
समोर - हो. समोर बनवतात पण तेल तेच वापरतात ना? का नवं तेल पाकिट थोडीच आण -
म आपण काय रोज रोज खरावलो?
रोजच खातो तू. रोज
नाही पण फरक आहे ना दोन्हीत.
हम्म. काही चांगलं तर खायचं, मग फळ बीळ खायाची ते नाही.
हम्म. चांगलं भेटत असत बाहेर काही बी
सगळं भेट्त बाहेर, पहाव लागते फक्त चांगलं बी भेट्त खराब बी भेट्त.
काय काय चांगलं भेटत बर बाहेर? काही बोलायला.
हम्. काय चांगलं नाही भेटत. पाहून घ्यायला-
पाहून म्हणजे आता काय ते का आपल्यासमोर बनवायली कोण सगळंच वंगाळच राहते.
नाही ना फळे बीळ तर असतात ना हेल्दी आयटम मध्ये बी अस
फळं बीळ खाणारे काय माणूस बाहेर गेल्या
दुकानात बी भेटतात ना ज्यूस वगैरे बी असतात ना, तिथं ती खायचं पियाचं.
हम्म. आमच्या शाळेतच येत फळायची झाड लइ मोठे फळ नाही त्याला
हम्म. पालक हाय त्या झाडाचा
होन बकरी उका काय
म आता ती बाहेरच तळलं तळल्याला खाल्ल्यापेक्षा बर हाय ते.
द्यायला.
बरं. नेट गेला असल?
काय माहीत वेगळा असा आवाज यायला बॅकग्राउंड मधी कशाचं तरी?
कशाचा आवाज यायला?
असं ऑर्डर न चालू केलं कोणतरी?
हम्म. नळ चालू झाल असल आमच्या हीत आपण आप येत्या आमच्या हीत.
असं कसं होईल ऑटोमॅटि
नळ आली की नळ ऑटोमॅटिक पाणी सुरू करतात आमच्या हित.
डबल यायला आवाज ते बारीक बोलाला लागली फुरू होल
बर बर. हो का आता यायला का?
हम्म. आता यायलाय आता बोल.
हम्म. तेच म्हणलं जरास बाहेरच कमी खायचं जरा. खायचं ना एक मिनिट हे हेल्दी ऑप्शन मी राहतात नाही तर खिचडी वगैरे बी खाऊ शकतो तू.
काहीच नसते रे बा हेल्दी तू कधी गेला बाहेर तुला माहीत राहली.
मी तिकडला असन बाबा वाशिमचाच हो ना मी तू काय गोष्ट करतोय? मेसचा डबा खात होतो तिथे सोडून दुसरं काय नव्हतो खात.
हम्म. काही बोलतो का? हम्म.
प्राईझ आणि ती तेन कधी